हॅलो उठली का?
हला
हम्म गुड मॉर्निंग मला ते यवऱयला पोते मॅडमच्या आता ते कॉलसला तर हा बंद होते ना
हो नाही उ
हो
त नक
हो हो काय करर राहिले
हो काही नाही सकाळची झ झाडझूड चालू आहे झा
हो काना मी पण शेवग्याची भाजी पोरणी टाकली आणि कुकर झाला माझा दुधवालीची वाट पाह पा शेव घ्यायचे शेंगाची
हम्म इतका वासिर का तथेत मी तु का आयोग सांगत नव्हती का बेडशीटही लावले दोन
हम्
खर्चही लावलं हम्म
हो का हमम
हो
चला बरं आहे अज गेला का प्रती दुकानावर प्रतीक गेला का म्हटलं ह का त्यांचा नाश्ता वगैरे झाला का
अछ
ली हो हो का
खारी खाल्ली हम मग नाश्त्याच एवढं काम नाही आहे लवकरच स्वयंपाक
म्हट त म्हणजे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच अ अकरा वाजता जेवन घेत का तू
हो
हो हा तर हेम डबाई वगैरे घ च आणायच म्हणे इथच जेवायच म्हणे म पण मला वेळ लागते ना त्याच्यामुळे म थांबवणी वाटत कोणाला हा तर भाजी आणल मी तुझ्यासाठी
कशाची केणी
हो ना शेवग्याच्या शेंगाची भाजी केली ना
हो मचून संध्याकाळी खाता येईल
हो अ हे सोनू च्या सासऱ्या सोनू सोबत बोलली मी आता अनन्या उठायचीच होती
हो का
हो कालानंदण्याची खूप वाट म्हणून त्यांनी शाळा आहे ना नऊ वाजता आहे म्ह हा ते तेन असं काही सांगितलं नाही मला मी पण काही विषय काढला नाही
हा हो
हम्म कसं आहे आपल्याला सोनू काही सांगते त विषय
कोणत्या तोंडाने बोलणार आहे?
हो ते बी खराब वाटते ना
हम्म
शिव गाडी विकू राहायला महिना हा लईच त्रास देऊ राहिली गाडी आता ज त्यान जर विकले ना तर त्याला म्हणतो मला दहा हजार दे म्हणतो किती जाईल तेवढी गाडी ट
कमाई नाही हो
काय करते काय मी ते माहिती आहे ना आता तिकड तिकडच्या घरात झोपते ना तो हा तर ह दरवाजा लावून घेते सकाळी मग उ उघडून ठेवावून मशीन बिशीन लावायची असते मशीन लावून पहायची असते मला
हम्म
तिथे उजेड ते ना डोळयांवर हो ना आता नाही सकाळच्या असतो मी आवाज देतो तर तेव्हा तो उघडावा
हो
हा तेव्हा काय करते तु आतूनच बटन लावते तेव्हाही नाही उघडत ते उजेड पडते म्हणते डोळ्यावर ते दरवाजा उघडतो ना आपण
हम
नाही झोप नाही होत म्हणते मग जाऊदे आता पोळ्या टाकुनच घेते मी पण मग जाते आंघोळीला आजी उठायच्याच आहे अजून
हम् हम्म हो
हम्
हो म्हणत होत्या महिमा आली नाही म्हणे म्हटलं नाही आले म्हटलं बस असंच सांगितलं ह् आता तू काय सांगशील म्हंण मी लॅबमध्ये जा घरी कोणी नाही तर लॅब मध्ये जाते म्हणतो पटापटा करून लॅब म ती गेली म्हणून सांगाला सांगा लागते तिला घरी राहिली म्हणून नाही सांगा लागत हो हो हो त्या उठल्या की मी कॉल लावून देईल तुला
हो
वहिनींनं कॉल केलता तर म्हटलं बोलतील तर पण ते विनू घरी आहे ना मग किर किर करते ना फोनवर असलं की
हम्
हम्म
उद्या त्यान्ला एकच
तरी किती?
त्यां तुल करायचं कामच नाही पडलं तेले
हा
हो ना हा तु मी होती मधुरा राजेश री बाली अमृता आणि आम्रपाली आम्रपालीचा किती वाजता आला हम्म
साडे दहा पर्यंत केला होता काल
अमृ का काल चालू झाले हो चालू झाले काल रात्री
बाई भलं ह नाही बा त्याच्या मागे पागल होऊ जाईल
ना
ह होतील म्हटलं ां म्हटलं बाई मला झोपू दे म्हटलं तर ते म त सांगून म झोपू राहिली कारण की सावजीचा फोन आल्यानंतर तिचा फोन आला ह नाही झोपूर राहिली म्हटलं एक तर डोळा लागत येते जागा राहिलं की मग ह
अ
हो मग जागा रा राहिलं की मग ते झोप नाही य किती वेळपर्यंत काल लागली मला चांगली झोप हम्म
हा हम
हम् मग तिला सांगून दिलं सकाळी करेन म्हटलं हा आता करतो ति लेय कोण माहच हो ना
हम्म अ होऊन जाते ना कामा कामात
हो उलट होऊन जाते कामा कामाात आणि बस राहिल नव्ह दहा मिनिटं कधी संपून जाते म्हणजे अ वाटच पहा लागते कामात म माहित नाही नाही पण दहा मिनिटं बोललो म्हण
हम्म
हम
हो
सोनूचे सासरे सांगत नाही घरात काय होते काय नाही आत पहिलं तरी सांगत हो अवं मी काय म्हणत होती अ हे कॉल मग नंतर आपल्याला ऐकू येतात टास्क चालू होते तेव्हा हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो महिमा हॅलो हॅलो ओ हो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो, महिमा हॅलो हॅलो ह हॅलो हॅलो, हॅलो महिमा. हॅलो,